हा हो हो हो
हा हा तुम्ही फर्स्ट टाइम केलात का कॉल
चारजराला लावला होता फोन तो झाला माझा दहा मिनिटाचा कॉल नंतरचे जे मी कॉल लावले ना ह ते लागतच नाहीये
हो काय काय माहिती काय बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतेय कसा काय म
हम् बहुतेक आता ते नवीन नवीन स्टार्ट झालेय ना त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण होईल एक दोन दिवसात सगळ कवर बरोबर होऊन जाईल कारण मी आधी पण त्यांचा काम केलंय ना तर काही प्रॉब्लेम नाही आलेलं आहे
अ इथेच इथेच केलेलंत का कार्यामध्ये
हो हो ते याच होतं ना काय म्हणतात लिंगभेद वर होत मुलगा आणि मुलगी याच्यावर त्याच्यानंतर काही काम नव्हतं ना आला त्यांचं हो का मला नही भेटलं ते त्यावेेळेस
हो नाही आलेलं आत्तामध्ये म्हणजे हा आत्ता आपलं चालू आहे ना त्याच्या आधी आलेला एकदा
हो का मी पण बऱ्याचदा चेक करत होती मी चेक करत होती पण मग मला काय सर्च होत नव्हत. नव्हतं कारण कार्या होत माझ्याकडे पहिलेपासून
हा ते अठरानिकांनाच मेसेज आलेले वाटत मग असं झालेलं काहीतरी
असं काहीतरी असू शकत हो हांज नाही तुम्ही काय करता
अ मी सध्या हाऊस वाईफच आहे पहिले जॉब करायचे
होते
अ मी ते म्हणजे फोटो स्टुडिओ होत माझ्या भावाचं तेच मी बघायचे दहा वर्ष द एक वर्ष केलं असेल मी फो फ स्टुडिओ स्टॅम्प वगैरे बनवायचे कॉम्प्युटरवरच हा आता सध्या अ थोडस पायाचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे म घरीच सध्या दोन तीन वर्ष झाले.
ओके काय जे आहे का तुमचा आता चांगलीस एज काय म्हटलं तुमचं
माझं आता फोर्टी प्लस ह
अच्छा हा मग तेच आहे माझं पण फोर्टी फायच आहे मी इन्शुरन्सचेच कामं करतेो इन्शुरन्स च आहे म
विष
लाईफ इनशुरनस एक्सिस मॅक्स लाईफ इनशुरन्स
अच्छा
तच्यात आहे कायट छंद आहेय तु मरा त
मी ना म्हणे आता घरात बसले तर मग खूप कंटाळा यायचा सुरुवातीला कसं व्हायचं माझ पायाचा प्रॉब्लेम होता तर त्या आजार पण आजार सारखंते जन तर मम्मी लहानपणी आहे ना क्रोशाच शिकलेलं ना मग ते ल के आता मग त्याच्या आता मा चालू आहे म्हणजेच्या साईट हम्म
ह् ह् चांगलं ना त्याच्यावर पो करत राहाच्या कुठून ना कुठून काहीतरी मिळतं
हा असतात ऑर्डर ती मुलगी आहे ना माझी ती ऑर्डर घेत म्हणजे तिच्या लेवलचीच ते करून घेतात किचन वगैरे त्यांनाच पतना
हम्म बरोबर
ते त्या स्कूल म असतात ती ऑर्डर
क ज ग चांगत कुठेतरी आपल्याला हे भेट
हा हा तेच ना आणि कस टाइम पण जात ना नाही तर मग घरात बसून काय व्हायचं एकटिलच दिवसभर कंटाळा यायचा आता टाईम होऊन निघून जातो
थोड काहीतरी एक्स्ट्रा काम अर्ध्या बान तसा जरी भेटलं तरी त्याच्यात आपल्याला होऊन जात
हा
बाकी कोण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये
माझा, फॅमिलीमध्ये आमची छोटीशीच फॅमिली आहे माझी मुलगी मी आणि मिस्टर
माझ्या मुलगा आहे मिस्टर येत
अ किती चार जण
मुलीच झालं आता ग्रॅज्युएशन त मुलगा आहे मुलाच पण बारावी झालं आता पुढच करतोय तो आणि मिस्टरांचा बिजनेस आहे अच्छा दहावीत का बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आमचा कमजोरी कमजोर हो गाड्या आहेत आमच्याकडे त्या रेंटने देतो आम्ही ते ज तेवढ भेटत ऑक्सिजनला असतण जे जातो आम्ही ऑक्सिजनला तेवढंच एक विरंगोळ राहतो वर्षातून एकदा जाऊन घ्यायचं कुठेतरी
नाही उन्हा्याच्या सुट्टीत कठे
हा आताच जाऊन आलो मागच्या वीकमध्येध्ये. आता आम्ही गुजरात जाऊन आलो.
हो काय?
हम्म.
गुजरात. आम्ही पण केलेला प्लॅन पण ते खूप लांब पडत ना मग आम्ही आता ह्या वेळेस गोव्याला जाऊन आलो. पाच सात दिवस गेलेलो गोव्याला.
आम्ही पहिले ते गुजरातच बघत होतो त्या काय बरं ते मार्केट आहेत ना कोणते? अ उदयपूर वगैरे. ना. राजस्थान राजस स्थान, राजस्थान.
हा.
त्या साईड ला बोलत चाललेलं म्हणजे आमचं. परत म्हटलं नको भर पूर लांब
बरोबर.
त्याच्यामुळे मग इकडचं गोव्याचच के लेलं. प्लॅन मग गोव्याला गेलेलो, तरी लास्ट महिन्यामध्ये.
हा मग काय जाऊन यायचं वर्षातूण एकदा.
एकदाचा. आता हिची दहावी पण हाय ना त्याच्यामुळे, ती बोलायला लागली का मला नंतर एक वर्षभर कुठे
हो तिच एकदाच सुरू झालं क्लासेस ये, कोचिंग ये हे सगळं. आता तिची दहावी झाल्यानंतरच.
हो हा त्याच्यामुळे म म्हंटलं जाऊया हेना म्हणल त्यांना पण वेळ नसतो मिस्टरांना. सुट्टीच्या हेच्या मध्ये म्हटलं जाऊनच येऊ आता. आम फर्स्ट टाईम आम्ही एवढा लांब गेलेलो. म्हणजे माहिती. काल आणि फक्त आम्हीं तिघच गेलेलो, हा हा, असच युट्युब ला वेग आणि ट्रेन ट्रेनने हा, हा ट्रेनने बुकिंग केलेली होती आधी. आधी. एक महिनाभर आधी करून ठेवलेली. तर नाहीतर मग.
नाही ना बकून जातात आणि. सिजन होता ना आता.
हो हो तसच झालं काय झालं दिवाळी आपल्या होळीच्या टाइमात केलेला. होळीच्या टाइमात प्लन होता आमचा तेंव्हा सुट्ट्या असतात ना दोन तीन दिवस मिस्टरांना ते गव्हर्मेंट जॉबमध्ये केलं आठ दिवस आधी. बघायला गेलो भेटेल का तिकीट. तर नाही भेट.
हा आच्छा चांगलं झालं त्यानिमित्ताने जाऊन आलात. जी हो
बाकी काय बोलताय अजून
काही नाही आपल्याला कवर करायची अजून दोन मिनट कवर करायची
आतापर्यंत म्हणजे एका व्यक्तीला एका व्यक्तीला पाच कॉल केले नाही तुम्ही कुठला
एकाच व्यक्तीला पाच करायचे आहेत का
एका व्यक्तीला एका व्यक्तीला पा करू शकतो दहा दहा मिनिटाचे दहा मिन झाली का कट करायच आणि एका व्यक्तीला पाच करायचे
वेगवेगळ्या व्यक्तींना करायच म्हणून कदाचित ते होत नसेल मग
हा असं पण असेल कदाचित मग एका व्यक्तीला पाच कंटिन्यू केलेत ना पण कंन्टीनुए करायला पाहिजे ना का नाही कारण माझे आता एका सोबत चार झालेले आहेत एक राहिलाय आम् आ उद्या बोलणार आो तर मग तुम्हाला केलं तर लागला माझा
म्हणजे मला आता तसच कराय लागल उद्याला परत त्यांना करावं लागेल ज्यांना केला होतं मी
हा पण आधी तुम्ही साधा कॉल करून विचारा तुम्ही आता यताय का बोलायला डायरेक्ट लावलात तर मग ते कॉल तुम फुक जात उच नाही
् असं आहे ह बरं बरं झालं हे सांग हां
हा तेच मी मागाशी तुमचा मेसेज वाचला तुम्ही फोन केलेला ना मला दिसला कॉल म्हणून म्हंटलं
सधा हडल राट एक सिग्नल क्रॉस कर
अशा आता किती कॉल ये आता आता वीस मला वीस आलेले पंधरा आलेले आतापर्यंत. आता पंधरा ते म्हणजे पाच पाच येत जातात. आता पाच झाले ना तुमचे? आत्ता केले मी परवापासून.
हा म्हणून. मग मी आज केली ना.
हा. नाही नाही.. पण पाच तुम्हा पाच आलेलेत ना. मग ते एकाच व्यक्तीला तुम्ही
ओके. म माझ्याकडन. वेगळे नाही झाले ना. मग वेगळे ते घेतच नाही.
हा. नाही.. वेगवेगळे पण करू शकतो. आपण पण आपण एका व्यक्तीला पाच करू शकतो. कमीत कमीत पाच करू शकतो. एका व्यक्तीला. म ते झाले का.. ते पाच पूर्ण झाले ना तुमचे? का म अजून तुम्हाला पाच पाच पाच पुढ येत राहतील अस होतय.
ओके. म्हणजे तस म्हणायला. दिवसभरात आपण पाचशे रुपयाच काम करू शकतो. हे ना. नाही भेटत
नाही. पण आपला ऑडिओ सगळं बघतात ना ते. पूर्ण देत नाही.
ओके.. हा पहिले पहिले ऑडिओ. म माझे दोन ऑडिओ चुकले. काका.
चुकल्या असतील आणि कमी कट झालेल
नाही. मी बरोबर पहिला कॉल जो तो पहिल्या दहा मिनिटाचाच केला. आणि त्याच्यानंतरचे जे तोन लावल तरी रिसीव्ह नाही.
हा म ते फुकट गेले. माझा पण तसा एक दोन गेलेले येत.
हा. म त्याका पहिला दिवसच जाऊ दे. काही प्रॉब्लेम नाही. म आता उद्यापासून तर व्यवस्थित करू शकतोय.
हा. आधी कॉल करून विचरायच. आणि त्यांना टाइम असेल तस म करून घ्यायचा.
हम्म.
मला पण केलात तरी चालेल. पण फक्त तुम्ही मला कॉल करून सांगा आधी केलात तर,
हा चालेल ना. एका दिवसात एकाचं काम करून टाकायचं. दुस ते शुद्ध
हा. असंच हा म्हणजे कंटिन्यू बोलत राहिलं मग असं ते विषय भेटत जात. आपलं झालंय ह, मी कॉल कट करते.
व